हॅलो हॅलो हा बोला.
सांगा काय चालू हाय
काही नाही आराम चालू हाय
हा.
हा. तुमचं झालं चहा पाणी.
हो आमचं चहा पाणी झालं तुमचं.
हाव झालं आताच झालं.
हा.
हम काही झालं काय बसते थांब ना दोन मिंट मी बसते हा आय यात्रा आहे ना यात त्रेची साफसफाई वगैरे चालू आहे. आ तीन तारखेचे. हाव हया बैठ पायावर बसतो का
मग ते अगोदरल्या दिवशी काय असते तिथं
तिथं हेच लोटांगण हे मस्त कार्यक्रम असतात ना.
हो काय रातभर चालतात म्हणताय.
हाव तेच यात्रेच्या ही दिवशी चालतात अन दुसऱ्या ही पहिल्या दिवशी चालतात.
हाव का.
थांबता का
पोडगी दळून द्या
आउ बाकी मग
बाकी काय नाही.
किती कॉल झाले
आ
किती झाले म्हटलं कॉल
कॉल झाले तेरा
हाव काय अ, ना
ती यात्रा दोन दिवस चालते मग मी
हा दोन दिवस
हाव का मग अगोदर पासूनच कामं करावं लागतात तुम्हाले.
हो पाहुणे येतात.
हा
कधी येतील काय पाहुणे मम्मे रात्री
तुमच्या घरी हा ना पाहुणे लय येत असतील पाहुणे.
हा हा ब आमच्या घरी नंदा बाई लय येतात कधी येतात गं मम्मे बाई आपल्या यात्रेले यात्रेला येतात ना आक्का त्या.
हम्म हम्म यात्रे आम्ही आलो होतो यात्रेला पण आमच्या मी आली एक दिवस एकदा रांतलं म्हणते ना आणि यात्रा झाल्यावर अगोदरल्या दिवशी. ती नाही आणतो.
अरे यात्रा काय ओ आता. आधीच्या दिवशी सकाळी बसते एक दिवसभर रात त्र भर राहते दुसऱ्या दिवशी दुपारी उठून जाते.
हा दुसऱ्या दिवशी आणलं होता मग संध्याकाळी तर काहीच नव्हते दुकानं.
अ दुपारीच जाते ना दुसऱ्या दिवशी.
हा त्या दिवशी पाणी आलं होतं एक दुकानात.
हा
मंदिरातही दर्शन नाही होत, त्या याच्या दिवशी यात्रेच्या दिवशी.
दर्शनच होत नाही यात्रेच्या दिवशी, आम्हीच तर आधीला आधीच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आरती घेऊन जातो म्हणून होतय आमचा.
हा. मी एक वेळेस आली होती, तर दुरूनच दर्शन घेतलं, चाललं आलो घर दर्शनही नाही गर्दीच खूप होती. हम्म.
ते कार्यक्रम चालू राहतात ना, मंग
हम्म, हो, हो.
हम्म. बाकी मग?
बाकी काही नाही, हेच काम चालू आहे आज. चालू आहे आता आमचे पण.
हाव काय?
हम्म.
हम्म.
सगळ्याच्या तेच काम चालू आहे, तेच गडबड चालू आहे.
हा आता उन्हाळ्याची गळबड असते.
हा कामाला लाग ना?
हाव कामाला लागणार.
तुम्हाला असतील ना लग्न?
हा, आम्हाला यावर्षी काही जास्त नाहीयेत.
नाही काय?
नाही.
बाकी?
बरं आहे ना, तुमच्या गावात यात.
हो. आमचं इथ चालूच
हा, हा. आता अगोदर पासूनच अ काम हे ते करना. तनं
काय बोले मी? आकाशी पाळणे येत असतील ना, अगोदरच मग?
नाही, आता काय म्हण एकदा एक वेळेस आले होते, तेव्हापासून काही आले नाही.
नाही कायं?
हम्म.
नाही काय. यात्रा मग रातभरही चालू असते वाटते?
हा बारा वाजेपर्यंत असते चालू.
हाव काय? हम्म. भंडारेही असतात. दूर दूर असतात भंडारे रस्ते.
हा ते बोकड्याचे असतात.
हं. तसा मग मंदिराच्या इकडूनच ते वाटते भंडारा.
नाही मंदिराचे इकडून असते ना बाहेरगावच्या लोकांना पाहुन्यानले. थांब. पाऊणेईले असते.
थांबा ना हा काय हे टाइम त होऊद्या दहा मिनट.
असं काही नाही आहे की दहा मिनिटंच बोलायला लागतेयं.
नाही दहा मिनिट बोलायला लागतयं. तुम्ही असं बोलल्या नाही का?
असं असं म्हणजे असंतो असं काही नाही. समजा दहा सेकंडच्या वर किती बोला असं आहे. किती वेळ बोला मग.
नाही व. दहा मिनिट बोलाव लागते.
हाव कायं?
हं.
आम्ही त काही आता बाय एवढं बोलत नाहीत ना. हा ओळख अस ली त काय नाही
ओळखही असली ता आपली नाव घेव नाही घ्या लागत न आपल्या गावाचं नाव नाही घ्या लागत.
हं.
हं. अजून काही कुठे फिरायला गेल्या असान ते सांगा.
काही फिरायला नाही गेलो आम्ही. मुल ला, आ बाई हात
मुली लहान आहेत ना. कुठे ऊन हायं.
हा ऊन आहे आता. लहान मुलं असले कि जाणही नाही होत कुठे.
कुठं जायले नाही भेटतं.
हं. काही पार पार्लर गिरलर करेल आहे का काही?
हा पार्लर करेल आहे ना. हं. हा असं साधं थ्रेडिंग वगैरे हेअर कट हे ते. हा. हो थ्रेडिंगला येतात बाया. हेअर कट करायले कोणी क्लीनअप करते. म्हणजे खुर्चे वगैरे नाहीये. सिम्पलच आहे सध्या.
हा काय?
हं, नाही. मेकअप वगैरे नाही काही, सामान नाही ना सध्या.
हाऊ काय?
लहान आहेत ना म्हणून सामान आणलं नाही, समोर आणू. समोर आणणंच आहे सामान. हॅलो
जा नाही होत
समोर आणायचं आहे म्हटलं सामान हा बोल ना कृष्णाली येईल देवबाई फुटाने फुटाणे हा असं टेम्परवारी थ्रेडिंग वगैरे येतात ना बाया थ्रेडिंग वगैरे करायला
हा ओके
हम्म हा ब्लाउज स्वतःचे शिवतो मी दुसऱ्याचे नाही शिवत.
हा ओकाे
हम्म
डिझाईनच्या शिवता येतात?
हो गळे वगैरे टाकता येतात ना
अगोदरच लग्नाच्या अगोदरच शिकले की आता शिकले?
मी म्हणजे पार्लर थ्रेडिंग वगैरे लग्नाच्या आधी शिकली होती काही पार्लर इथ आल्यावर शिकली.
हाव काय
हम्म, ब्लाऊज वगैरे इथं आल्यावर शिकली.
हम्म, काही लोन भेटते मग त्याच्यावर लोन घेऊन काही टाका पार्लर
हो ना तसेच तर लोन आहेत अंगावर खूप सारे
हाव काय
हा लोन नसल की कामच होत नाही ना कोणतचं
हा ना हे आपल्या गटामार्फत भेटते ना लोन
हाव गटामार्फत भेटते आता समोर टाकू म्हणजे हे बाकीचे कम्प्लीट झाल्यावर मग एक घेतले जाते.
हो, तुमचा नंबर आमच्या याच्यात अगोदरच सेव्ह होता.
कसकाय?
काय माहित हे आमच्या घरच्याचे आहे असतील तुमच्या घरचे
काय काय नावाने सेव होता?
नाव मग सांगेन मी
काही नाही होत ना एवढ
हाव काय हा ट्रू कॉलवर येते, सेव्ह होता तुमच्या मोबाईल मध्ये हाव काय आता त्यांचे मित्र आहे का कारल्याला वाटते
हा काय तेच असतील मग
हा काय ते गोपाली नाव आहे गोपाल
अह ते मी ना नंबर टाकला तुमचा ना अगोदर सेव होता आमच्या ह्यच्यात मी म्हटलं हा नंबर तर सेव आहे आपल्या ह्याच्यात
हाव काय असेल ना कोणी ओळख आता राहते.
हा हा.
बस ना दादा पोट दुखते ना त्याच्या फक्त पर्सनल नाही बोलाला लागत. शिक्षणाबाबत हे ते विचारा नाही लागत.
हा ना पण मग नावं घेतली आपण तर नावं नाही द्या लागत आपलं पर्सनलच आहे क ते.
हा ते नावं हे आयडी वगैरे नाही द्याय लागत नावं वगैरे काही नाही वाटते आता नाव तो येतचं ना आता आपलं कार्या अँप तसचं तर नाव आहे.
हा हा.
ना.
नाव तर आपलं
अ हा. फक्त असंच आधार नंबर हे ते बाई प्लेट मध्ये घ्या ना बाई. असं आहे. हम्म. हो काम झाली आता झाजुलबाग.
हा का बरं करा मग काम.
हा.. हा.. ठीक आहे. हा.